समोरच्या चांल. पाच फल होऊजात.
सगऽ बास.
त्या गावात गेलोहोतो.
होताग ना बोल कायला पोरांना. दवरार वा पू घ्या ताना.
हा ना. गुरं जनावरं आणली ना, येन आणलं का? मग त्यांला एक रोजदार घेतला असत ग बोलत त्याचच नाव करीत होता, ते जात नाऽ. हला,, घेऊन बठाला. येन धंदे आता.
हह.
ज घे मघल कागाची बली. मग किती वाजेला गेलं तीन साडे तीन लोक केलं.
मॅम, तीन साडे तीन लोके. थोड होत का थोड होत. वर सोयाबीन जे काढलं,, तू त्याच झाल.
ध बेडावरचच राहिलानाच दोन
किती गेल तुम्ही नवलो साडे नऊ वाजता लागलोत. वावरच साडेनऊ ला लागले ते का बर मग ते कोणतीही कर.
तेच
ह.
आशि‌पन दोघता यथले अस असतलव ह. त्या म थे लागले .
चांगला आहे ते.
तिना वळ्याच होली.
ठ
या टायमालालेटेल साहेब.
मला ये साहे पप कोण केला राम काय करतात तोोलस म
नाही जाऊ याला के जाऊई अस कर होईल ते.
ाताची लेली वाारली.
म ते एकऊच. चाल.
ह एपूड कोण तु फळ बाबल. येचो आतण कड गेल असळ कल्लांग लक तो तुम कुराळ हो तेई.
चकुराले ते याच तू संपुराला लिडस. झा तु
मग इ या ट व
तेवचतलं ही. गरम पाणी कर तर मी का तंब्यावर गाणव आहे त्यांना. रा ना का म द फरी भाग.
ते
ते म मा
पाणी केला.
म क राहियला.
ते तीन ला दोन ते सात राख.
दोन दिस हात असं हातला म निबर जात दोन दिवसात हात पर काही काही.
त कट सराड हम. आपलं आता बयाच्या माग आहे ना.
बच मागे ना.
दौर जर आण त अस योगेश काकाना त ते दौऱ्यास फोटो काढून गेले ना. गाव शछतात बाकी सगळ्या आणलं सुनीताबाहिण म्हणातची सुनीता बहिनं गडोवर आणून घेत.
डोर आणूनेत. हो.
कालानेल पुरेला.
काला नाही पोरी ना काला नाही काल. ना कालच कालचहाबे न माझज. ु का तुम्ही आज पाहिला असल तर कालच.
वर करूला घलं तस राहिली ती. यातला प्रवा चालत त
बसंत.
हा.
अ
ते वारं कधी थांबत थांब.
हम्.
हाजे राडकेशपत्रे. वार का नाही थांबणता थांबमुळेर का सुटणी करायची ना. वारात नाही करत. आ ते कस करणं एक म्हणजे पण घ्यायचं आधी भिजू घालाचं आज सकाळी दिव आज सकाळी भिजूघालायचं उद्या सकाळी काढून घ्यायचं
नव्वद लिटर पाण्यात टाकायच नव्वद लिटर म्हणजी पुर्ण एक टाकीे का? दोनशी लि रची आपली
दोनशे लिटरती टाकीय बाहेर अडीचशे लिटर दोनशे लिटरचिय ती शंभर लिटर कायानं ह्यान नव्वद लिटर काहं ना काहं न म कोणत्या टाकीत आर्धी टाकी घ्यायची नव्हं फुल काहला भराची हा ते किती टाकाच? ते दहा लिटर टाकून द्यायच त्याच्यात गाळून बरं का
हा ते गाळून घ्यायचं आणि ते टाकून देयच त्याच्यात आण मग शिपनी कराची
ह टाकी टाकी भरून अर्धी टाकी अर्धी टाकी पाणी टाकाचं? जेवढ्या याच्यात जेवढ्या याच्यात बसन तेवढ्या याच्यात अर्धी टाकी पाणी टाकू टाकाचं हाव अर्ध्या टाकीत राहती का?
आर्ध्या टाकिमधी टाकाच एक भांड हे आण एक भांड
एक भांड ये आण एक भांड ते अस लावती का चाल चाल पण त्यात फिट करेल का त्वा?
प म न होती अंगा ती बंद कर वायर तुटल ती पुना वायर कट झालं तरच ब हां एक भांड ते अन एक भांड कोण टाके चय आपल्याला दुपारचं जेऊन येत असतो हं आपल्याला जेवढं मापट्याला लागत तेवढंच भिजू घालाचं पाच लिटर लिंबूळी पाच किलो लिंबूळी निघीतुन आणायची कितीक लागण आपल्या मकाला? मकईली मला एवढं सांगा?
दोन दोन तीन तीन आश्या मधे होऊन जाईल ते काय मकाला शिपल्या आता लागला ना मका? चालतना मग ते मकावर गावश्यात किती टाक्या बसतील तुमच्या चार किंवा पाच हा बसताना किती बसतील?
पाच धरल्यात किती लिटरची टाकीय ती? पिचकर किती, पिचकर किती लिटरच राहती ओ? अं, आणलेलं दाखऊन येऊ देत. पिचकारी किती लिटरची राहती आठराय का? वीस लिटरची धरा तुम्ही वीस अन चार ऐंशी
एवश्या शेतालाच पुरल तुम्हाला पाच टाक्या जातात पाच टाक्या धर म्हटलं तेवढ्यालाच पडती हाव
हाव
एकच शिपटी राहती ना त्यान एकच शिपनी त्याची, त्याची एक आण लिंबाच्या अरकाची एक लिंबळ्या अरकाचं हे दशफर्णीचं कसंय? एकात एक, एक टाकीय समजा पीचकारीय ना वीस लिटरची असो का पंधरा लिटरची का असो आठ तारचेस, त्याच्यात पाचशे मिली टाकायच फक्त ते दशफणीं आसो. पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर पाण्यात का? हां ते पाणी पिचकरी आपण पाणी टाकू नां? त्याच्यात गाळून ते अर्धा लिटर टाकाचं समजून घ्यायचे, एका टाकीला अर्धा लिटर ते हा दशपर्णी हा, पन्नास मिली. पन्नास मिली म्हणजे अर्धाच नाहो.
पाचं, पाचशे मिली.
अर्धा लिटरच नां. आं..
तीनशे मिली किंवा पाचशे मिली सांगेल त्यांना. एका पंपाला बरं का, हां. आं.
आं. यांनी चालू केले आधी बी
आता एक दोन कॅरेट येईल पप्पाला. सांगालतो मी तुम्हाला सांगालतो सारे उद्देश येतोय म्हणून, हे कशालां. मोठे कॅन नेली ना, आं पंधरा लिटर चे ना. पाच लिटर तर गुप चुप सोडून द्यायचे. ते असं वार सुटलेलं असतं तेव्हा नाही सोडायचं. आला बघ शाना. हा, नाही वो हवा नाही ओ चालतं. ते बिनलं पाहिजे त्याला हावेन कुणीकडे तिकडं उडत जाऊ, शिपांच न वरून, टिपणी करायची निट फवारणी आता
हां, हों.
बंद झाली पाहिजे.
बंद झाली पाहिजे, चार मारायचं आहे ना आपल्याला फेरी मारायचं. काय.. झाडाला गिनल पाहिजे तें. मला मारायचं आहे ना दोन तीन टाके, जेल. प्रगतीलं ना तर ते आपल्याना प्रगती करायचं.
कातवाडे कड. आत्म, आतमगल झाल खरं, आभिशेक ची शाळा कोण, कोण, कोण जॉईन करतो. आता सांगाच काम नाही पडणार इथुन पुढं.
हो बाजूनं.
शेती शाळेत ज्यांना ज्यांना जॉईन केली त्यांचीच नाव राहणार का काय. शेती शाळेवर आहेत तें. म्हणजे, आपली गटाची शेतीशाळा आलग तर ती शेतीशाळा आलगय सोपर असत आ आपल्याला ते एस, सोपी करून घेणे अगोदर, मग..